ह
हा बोला.
हा तुम्हाला अशी कोणते छंद आहेत का जे तुम्हाला अस खूप आवडतात किंवा ते करण्यामध्ये तुमचं मन हे होतं.
मला सांगू मेंहेंदी काढायला खूप आवडते पहिल्या पासूनच ह मी शाळेमध्ये होती ना तेव्हा मी काय करायची अ मेंदीचे कोण नसायचे चेना मग मी तेव्हा पेन घ्यायची आणि रंगीबरंगी पेनाने असं मेहंदी काढायची. म मी माझ्या हातावर काढले ना का माझे फ्रेंड आहेत, चे बघायचे अरे वाह छान कागलीस मग माझ्या पण काढ. म अशा सगळ्या लाईन लागायची हा हा पेनाची हा, तर मग कधी असं सण वगैरे असलं का मग मेहंदीनी काढायची. पण ते मॅडम लोकांना आवडचं नाही. ते बोलायच्या का मेहंदी काढू नका हातावर ते काय माहिती त्यांना त्यां त्याच माहितीय काय कारण,
अच्छा
हा पण मला पहिल्यापासून मेहंदी काढायला खूप आवडते. आणि मी इकडे पण काढते शेजारी आता माझं लग्न झालं ना मग कोणाचं असं लग लग्न वगैरे असेल. का माझ्या काढली ना का म येतात ज्यांना माहित होतं ते येतात की तुम्हाला मेहंदी काढता येत ते बोला हा येते मग, काढते आवडते सगळ्यांना मी काढते ती म्हणजे मी असं कोर्स वगै वगैरे नाही केलंय असं बघून बघून काढते.
अच्छा.
हा तुम्हाला काय आवडतस जास्त.
अ मला जास्त आवडतं सगळ्यात माझी जर पहिली हॉबी म्हणजे ग छंद कुठला असेल तर तो आहे माझं पुस्तक वाचणे. अ मग ते कोणतं पण पुस्तक वाचा वर्तमानपत्र वाचा, या रस्त्यावरूनं आपण गाडीतून चालोय कुठले बर्ड दिसले की बोर्ड बसत बस, काही दिसलं की वाचत बस कुठे गेलो हॉस्पिटलमध्ये तिथे काय, पुस्तकं ठेवलेली असतात किंवा हे ठेवलेली असतात तर तिथं पण वाचत बसायचं. कधी कधी मागून घ्यायचं हे पुस्तक मी घरी नेऊ का? मग ते डॉक्टर मला म्हणतात त्या तुम्ही न्याहा किती दिवसातून देणार तर मी सांगायचे त्यांना दहा दिवसात. पंधरा दिवसात आठ दिवसात दोन दिवसात ह मग मी घेऊन येणार आणि वाचून पूर्ण करून देणार मी एवढी हे होते ना म्हणजे एवढी मला हा एवढी मला आवड होती ना की मला तहान भूक सगळं माझ ते विसरून जायची मी. एवढा जागावर बसलं ना तेव्हा वाचत ते जोपर्यंत पूर्ण होत नाही ना ते उठणारच नाही मी.
हम्म
कॉलेजमध्येध्ये पण लायब्ररीमध्ये गेली ना की तिथं पुस्तक वाचत बसाायचं मग तिथं दोन वाजायचे तीन वाजायचे मग माझी मैत्रिणी येऊन म्हणायची चल की आग ता वेळ झाला वेळ झाला. कॉलेज सुटलं सगळी गेलीत मग आम्ही जायचो असं व्हायचं. मग आता लग्न झाल्यावर हळूहळू ती थोडीशी
हा कमी झालं तेच लग्न झालं हो तेच सगळं म्हणजे लाईफच चेंज होती आपली तसं बोलायला गेलं तर.
पण आता वाचते तरी सुद्धा मी पुस्तक वगैरे वाचते आता न्यूजपेप म्हणजे ते वर्तमानपत्रामध्ये असं एवढं काही खास वाचण्यासारखं नसतं. पण मी तिथे पण वाचते. ते मला भेटेल असं कुठलं पुस्तकं असेल तर ते पण वाचते. मला अ अशी चांगली हॅप्पी जे हे असतात गाणी असतात ते पण ऐकायला आवडतं ज्याचं म्युझिक अस चांगलं आनंद देणार असेल असं अशी आनंदी गाणी अस तात ना ते ऐकायला आवडतात आणि दुसरं म्हणजे मला नृत्य करायला आवडतं.
हो मला पण डान्स खूप आवडतो. अस मोबाईल ला ह मला पण टीवी ला सॉग लावायचं टीव्ही ला मस्त फुल आवाज करायच जरा सॉग लावायचं मस्त चांगलं आणि डान्स करायच नाहीतर कधी मोबाईलला आणि त्या जशा स्टेप करते तसं आपण ट्राय करायचं नाचायचं मज्जा येते.
मी पण अगोदर असंच करायची घरामध्ये गाणी वगैरे लागली टीव्ही ला कि ते बघत नाचत बसायची मग माझी आई म्हणायची हिच कसं व्हायचं रे बाबा ही पोरगी जिथं उभं राहिल तिथं नाचायलाच सुरुवात करते कसं होणार याचं कसं होणार हा.
वगैर असेल ना तिथं म्हणजे कोणाची ओळख असो किंवा नसो तिथं मी जायची म्हणजे लहान होते तेव्हा लग्न झालं कस ओळखी मध्ये जाते हा नाहीतर लहान होते ना तेव्हा मी काकाची मुलगी दोघी जणी अ तिला पण खूप आवड नाचायची. ती बोलायची चल इथे हळद आहे जे जे हळद चल आपण जाऊया नाचायला आणि ती पण बोलायची ए तुम्ही दोघी नक्की जा ना त्यांना गावात न्हवते त्यांना माहित असायचं की आम्ही नाचला जातो हल्दीला. तर मग जायचो आम्ही नाचायला मज्जा यायची जाम म् मग आम्ही नाचायला गेलो का सग सगल्या मुली यायच्या आमच्या म्हणजे साईड ला नाचायला.
अच्छा
हा.
अ मी परत ते हेचे क्लासेस असतात ना? अ नृत्याचे ते पण मी चालू केलेले होते ते पण मी अ एक सहा महिने त्याचा हा त्याचा कोर्स केला तर माझी मैत्रिण होती ना ती म्हणली चल आपण दोघी पण लावूया अगं म्हणलं मला नाही लावाय नाही म्हणली. चलच आपण लावायचच जबरदस्ती घेऊन गेले हा मग आम्ही दो आम्ही दोघी जायचो मग तिथे. अ आमचे सर होते ना, ते खूप छान आम्हाला शिक- वायचे हा वेगवेगळे गाणी वगैरे घेऊन शिकवायचे. परत सुरुवातीला, असे कोणते, कोणते स्टेप्स असतात.
जी काकाची मुलगी आहे, ना तिनी पण लावला होता. पण ती बोलते की राहू दे, म्हणजे स्टार्टिंगला ना ते खूपच म्हणजे. ते काहीतरी कराया लावतात तसं म्हणजे पाय वगैरे ते. म्हणजे असे डांन्स क्लासला त कसं वेगलं शिकवतात ना. म्हणजे व्यायाम असतो ना, त्यांना आधी स्टार्टिंगला तो करायचा.
अच्छा!
हा तर ते बोलते राहू दे बोलते, मी सोडून देते मग तिने सोडला.
अच्छा.
हा!
आ आमचे सर होते ना आम्हाला खूप छान शिकवायचे, जोपर्यंत एखाद्याला जे शिकवलेले एखाद्या चे हे असेल. त्याला जमत नसेल, तर जोपर्यंत त्याला समजत नाही येत तोपर्यंत ते पुढच जायचं नाही गाणं. अ मग त्यांनी, हा त्यांनी जे आपल्याला स्टेप दिलेले असते ते कस कराय
हा तेच स्टेप बाय स्टेप, ते एक स्टेप अशी आहे ना. ती कोणालाच करायला जमायची नाही, तस तिला ती स्टेप दिली होती. तिला म्हणजे अस दुखायला लागलं तिचं अंग, तेव्हा ते मला नाही जमणार मी सोडतय हा क्लास, रडायलाच लागली. तीन तिने सोडून टाकला. स्टार्टिंगला तिला मज्जा वाटली, नंतर जेव्हा तिला ती स्टेप दिली ना. तेव्हा ती बोलते नको मला हा.
नी आमचे, आमचे सर खूप चांगले होते, ते सगळे सांगायचे म आम्ही कसं करायचो. घरी वगैरे आली की करायचो सराव त्याचा.
हा! आमच्या इकडे म्हणजे आमच्या गावामध्ये, कोणाचा म्हणजे डान्स वगैरे काही स्पर्धा अस तें ना तर ते येतात त्यांचा ग्रुप घेऊन, हा छान असतं त्यांचा डान्स.
आम्ही शाळेमध्ये पण भाग घ्यायचो ना, तर आमचा आम्ही एक हे बस एका गाण्यावर, आम्ही भांगडा डान्स. घेतलेला म्हणजे भांगंडा नृत्य असतय ना तेव्हा ते घेतलेले तर आमचा तिथे आमच्या शाळेमध्ये नंबर आला, आम्ही दुसऱ्या एक स्पर्धे मध्ये गेलो तिथ आमचा नंबर आला पहिला, आणि दुसाऱ्या ऐका स्पर्धमधे गेलो तिथही आमचा नंबर झाला पहिला, म्हणजे एवढ खुश झालेलो आम्ही. आमचा ग्रुप होता अ आमचा आठ, दहा, मुलींचा आणि दहा मुली होत तो हा! अ आणि दहा मुलींचा आमचा असा, आम्ही एक असा ग्रुप केलेला होता. आणि आम्ही सगळे. जिथं, जिथे स्पर्धा असेल ना, तिथं, तिथं आमचा हा अ आम्ही हे. आमचं नृत्य जे होत ना ते घेऊन जायचो, आणि तिथं आमचा नंबर यायचा हमखास, इतका सुंदर बसवलेलं ना ते. आमच्या ज्या कम्प्युटर शिकवणाऱ्या ज्या मॅडम होत्या ना.
हा!
त्याच्यामुळे डान्स पण करायला मला आवडतं, आणि दुसरं की नवीन, नवीन गोष्टी शिकायला पण आवडतात मला.
हा!
अ की आता ए आयचा जमाना आहे, तर ए आय मध्येपण, मला ते शिकायला आवडतं. कशी
ते हा ना ते इंग्लिश बोलायचं कसं, ते बी हाय खूप, खूप ऍप आहे तस आता हे हाफ पण ऍप आहे तो पण ह्यावर पण आता. नवीन, नवीन म्हणजे व्यक्तीसोबत बोलणं, म्हणजे ते पण आता एक शिकणच झालं. त्यांच्याकडून असं काही ना काही शिकायला भेटतो ना
सोशल त्याच्याामध्ये शिकण्यासाठी तुम्ही कसे बोलता किंवा
तेच ना समोरची व्यक्ती आपल्यासोबत कशी बोलते आपण कसं बोलतो त्यांच्यासोबत ते आपल्याला शिकायला भेटत
हम्म
म आजून अजून काय आवडतं तुम्हाला
अ मला ह्या गोष्टी शिकायला आवडतात आणि अ गाणी ऐकणी ते पण आवडतं मला
हा खास करून मला सांगू ओल्ड सँग खूप आवडतात जे जुने सँंग असतात ना ते छान म्हणजे ते छान वाटत का ऐकायला असं
मला नवीन नवीन जी गाणी असतात ते आवडतात मला असं जु जुन्यामध्ये पण मला कसे आनंद देणारी गाणी आवडतात मला अशी जी रडणारी गाणी असतात दुःखी गाणे असतात ते मला कधी नाही आवडत मला माझा मग माझ माझा मूड कसा पण असला ना तरी पण मला कायम अशी चांगली आनंद देणारी गाणीच आवडतात जास्त करून हा कारण मला असं वाटतं
हि पण आवडतात आनंद देणारे पण आवडतात
मला मला असं वाटतं ते आपण आपल्या लाईफ मध्ये असतातच थोडीफार काहीतरी समस्या पण आपन पण ऐकताना निदान चांगली गाणी ऐकायची आणि चांगली अशी तुचा मूड अगदम एकदम अस ताजा तावाणा करेल आशेवाली छान छान वाली ऐकायला आवडतात आणि मग ती लावते मग मी कधी कधी सकाळी स्वयंपक् करता
ह ह मग
तुम्हाला कशी आवडते
अं असंच म्हणजे रडगाणी पण आवडतात आणि अशे मूड फ्रेश करणारे पण आवडतात आता तसं काय नाही
आणि असे स्वामींची आवड त्यात ऐकायला म्हणजे देवाचे पण बहुतेक देवाचे विठ्ठळाचे गाने गणपतीचे की आवडतात हा म्हणजे ते स्वामींचे सॉग असतात ते सकाळी उठली का म असं म्हणजे असं जेवण वगैरे करत असले का मग ते असे कामामध्ये पण जरा बरं वाटतं म्हणे देवाचे गाणे एका सकाळची म्हणजे मूड फ्रेश वाटत अस म मी ऐकते छान वाटत मग मग ते आपण गाणी गुणगुणत गुणगुणत काम करायचं मग ते काम पण पटकन होऊन जातं
हा मी पण सकाळच जर झालं तर मी हनुमान चालीसा लावते देवा मी सुरुवातच पहिल्यांदा देवांच्या गाण्यांच
हा मी पण स्वामींच सॉ गाणी लावते बरं वाटतं मला ऐकायला
आणि नंतर मग एखादं काही जरी नवीन शिकायचं असेल तर मग देतात ते
ई हम्म